हॅलो
हॅलो
आवाज येतय का
हा येतोय येतोय ते काय झालं माझा आधी कॉल झाला होता ना त्यामुळे बहतेक लागत नसेल लगेच
हा ते लगेच लागत नाही एक दहा मिनिट जायला लागत
हो तेच ना तुमचे किती कॉल बाकी आहेत
माझे भरपूर आहेत अजून
हा तेच प्रॉब्लेम झाला
तुमचे
माझे पण खूप आहेत
हा ते ज्या कोण ओळखीच नाही ना त्यामुळे कोणाला फोन करायच कळत नाही
हा तसे ग्रुपमध्ये ओळखीचे नाही आहेत पण बाकीच्या आहेत पण त्यांना बरा्याच समजवण्यातच टाइम जातोय
हा आणि कशावर बोलायचं हम्म कुठे राहिला तुम्ही. मी तर वर्ष झालं जॉईन होऊन. वर्ष दीड वर्ष झाच
हा हां.
हो.
हा पहिल्यांदाच तास काला असेल ना
अ मला, हा हा पोन फ्रेंड पहिल्यांदाच तासत आलं.
हा.
होय होय.
हम्म. मग हे, अ अजून काय करता बाकी.
काय नाही बघा मी घरीच असते.
अच्छा.
अ तुमही.
हा घरीच असते सध्या.
हम् हम. माझी पण अजून मुलगी लहान आहे ना, आता दोन वर्षाची त्यामुळे अजून तरी गरीच असते.
हा.
तुम्ही कुठं असताय.
अ मी असते सांगली साईड ला
हा मी पण सांगलीत असते.
हो का.
ह हा. मग काय चाललंय तुमचं आणि.
हा.
काय चाललंय तुमचं म्हणलं आणि, स्वयंपाक वगैरे हा हा.
भाज्या मी करून आले.
ह मग सण वगैरे कसं करताय तुम्ही सगळे.
ले कस आता म्हणजे आपण फेमस करत असलो आता सांगली साईड ला म्हणल. पण माझं बाहे माहेर तस बारामती आहे, थोडफार काहीतरी वेगळं असत. लतात आता गणपती पण येतात. त्याची तयारी चालू
हम्म ह मग बारामतीला काही वेगळां असत का. होय आमच्याकडे गणपती उभ्या गौऱ
हा तुमचा आवाज जरा कट होतोय.
कट वा्हायलाय काय.
हा.
येत य का.
हां येतोय.
हा.
का नॉर्मल आपलं असंच किती दिवस असतात तुमच्याकडे
आमच्या इकडं गौरी बरोबर जातात, सहा दिवस कधी सात दिवस.
हा ह आमच्याकडे असतात तसे हा.
आम्ही गणपतीपणे विसर्जन करतो.
अच्छा. आमच्या घरात पण बसत, आणि असं एक वस्ती आहे नामक बस्तीचा म्हणून एक कसा मंडळात एक बसतो.
हा हा हा.
हम् घरातला असतो घरातला पण आणि मंडळातला पण असं. दहा दिवसाातच असत आणि माहेरी कसं आमच्याकडं गौराया नसतात. सासरीे असतात.
हा हा उभ्या गौरी आहेत का कसं?
हा उभ्या
हा हा.
हम.
मग बारामतीला नसतात का गौरी वगैरे काय?
नाही असतात पण आमच्या इकडं नसतात घरी आमच्या घरी नसतात.
हां हां तुमच्या घरी नाही आहेत हां हां.
आता हळदी कुंकाला वगैरे बायका बोलतच ना म जातो असं. पण घरी नसतात कधी
हा हा हा.
हम्म. ण जे अ कसं काय आधी माहित नव्हतं कशामुळे असतात गवऱ्या घरी आम्ही पण म्हणजे असं म्हणत होतं घरी बसतो आहे पण ते असंच नाही ना बसवतत त्याला काही त्रास असते ना.
हा ते आधीपासून जर आपल्यात असेल कुणाला जर एखादे मुखवट वगैरे सापडला असेल शेतात. किंवा कुठं प्लॉट मध्ये तर ते बसवतात गौरी नाहीतर नाहीत बसवत मग
हा कारण ती अस आवड होती पहिल्यापासन प नाही जमलं. नाही काही घरी बसवतच नाही आमच्यात सासवी बसवतात आता
होय मग फराळ वगैरे हा चला टतारला आगले दि शिववरात चालू करते आम्ही पण ह आणि गौरीची काय गौरीच्या दिवशीच करतेय
हा गणपतीच्या हलाच. आगल्या दिवशी दोन दिवस चालू असते त्याच्या आधीच असते मंडळाचा म्हटल्यावर मिरवणूक असते मंडळाच्या गणपतीची
हा आमच्या इथं पण असतंय मंडळ
हा.
मरवन उ महाप्रसाद सु व असस्ते.
हो असते दहा दिवस वेगवेगळे स्पर्धा असतात.
होय हम् हम्.
मग गौरी चोळी वगैरे फरायचंते काय करताय का नाही.
हो करतो ना घरीच करतो.
हा हा आम्ही पण घरीच करतोय सगळं.
हम्.
लाडू तेवढं विकत आणतोय लाडू काय करत बसत नाही. नाही नाही माहेरी पण आहे पण तांब्यातली आहे.
हां ह. अच्छा. ह.
लहान मुलांना काय उत्साह तेवढाच गणपतीत
हो खूप
हम्म.
तेवढी एक्साइटमेंट असते तेवढंचला लहानपोहरांची
हा दिवाळीत का एवढी नसते पण गण पतीित जास्त असते. देखावे वगैरे असतात ना सांगलीत भरपूर बघायला.
हो असत.
हां त्यामुळं
हम्म. अ तासगावच्या गणपतीला गेला होता तुम्ही इथं?
होय होय जातोय की कधी तर.
हम्म.
हम्म हम्म अगदी तिकडून तर असं आवर्जून नाही जात गणपतीत नाही जात पण. गर्दी भरपूर असते आणि दीड दिवसाचाच गणपती असतोय ना तासगावला.
हो दीडच दिवसाचा असतो.
हां लगेच दुसऱ्या दिवशी रथ असत रथ यात्रा असते. त्यामुळे काही जमत नाही जायला मिस्टर वगैरे जातात पण आम्ही नाही जमत ते लहान मुलांना घेऊन कुठ जायचं नाही गर्दीत.
हो गर्दी खूप असते तशा लेडीज जरा कमीच असतात.
हां.
हम्म मी पण आता म्हणजे मीसच झालं म्हणा तसं कारण जॉब मुळे पण याला होत त्या ना पहिल्या वर्षीच्या गौ- गौराई भेटल्या. ना गणपती.
हां होय. तुम्हाला मुलं वगैरे
हो आता आहे प्रेग्नेंट आहे.
हां हां.
हम. नाही आत्ता एक, दीड, दोन वर्ष झाली लग्नाला ना त्यामुळ. हम्म. तुमचं माहेर कोणतं?
माझं माहेर पण सांगलीच आहे.
हम् वा छान! आमचं जरा लांब आहे हां हां. ना मला तीन, चार तास लागतात.
होय तुमची लांब आहे बारामती
हो.
घरी कोण कोण असता मग तुम्ही?
सासु, सासरे, मिस्टर, मी आणि दोन मुली आहेत मला.
दोन मुली आहेत का?
हां एक मोठी आहे शाळेला जाते आता दुसरी ला आहे. एक लहान आहे हां. तुमच्या घरी कोण कोण असतय?
आमच्या घरी मी, मिस्टर सासू, सासरे, आज्जी सासरे, आजे सासरे, दीर
हां मोठ
हम्म हो. मोठ्ठी आहे तशी माहेरची मोठ्ठी आहे.
हम् हम्.
तीथ आम्ही आहे तीस, चौतीस जण आहे जॉईंट फॅमिली आहे ना.
हां हां.
आवाज कट व्हायलाय तुमचा.
हा तुमचा पण तसच रेंजचा प्रॉब्लेम फाइव्ह जी आहे मला पण येतोय का
हा येला ययता
हा ठीक आहे मी बघते आता कॉल करून तुम्हाला
हा चालेल की हो हो चालेल चालेल करून बघा माझा लागलाय थोड्या वेळानं लागतोय जरा वेट करायला लागतंय लगेच म्हणजे दोन तीन वेळा ट्राय करायचं मग दोन ते वेळा एरर जर आलं ना तर मग नाही होत मग एकदाच मला पण पहिल्यांदा हा पहिल्यांदा एरर आलं मला पण परत मी ट्राय केलं परत लागला मग असं झालं
हा मी दोन तीन वेळा ट्राय केलं एरर आला मला पण म्हणून म्हणलं लागत नाही बघते आता करून बघते
हा थांबा अजून राहिलंय थोडं
हा नाही लगेच नाही ठेवत दहा मिनिटं झाल्याशिवाय अच्छा
हा चाले